हॅलो
हा हा नमस्कार
ह नमस्कार
हा अ मला जरा कोल्हापूरला यायचं होतं
हा
हा तुमच्या जवळ तिथं कोल्हापूर जवळ पडतेय की नरसोबावाडी जवळ पडतेय
अ नडस पचवाडी
जवळ पडते का बर बर मग अ कसं यायचं म्हणजे तिथून काय कशी सुरुवात बघण्याजोघे
अ नरसबाची वाडी आहे बघा छान आहे तिथं बघायला परत तिथून खिद्रापूरला पण पण जाताय ते खिद्रापूर पण छान आहे बघण्यासारखा आहे
हम्म
ऐतहासिक ठिकाणी परत कोल्हापूरला पण जाऊ शकताय तु तुम्ही आंबाईचं मंदर व वगैरे आहेत
बरबर आणि आणि कोल्हापूर म आण का त हॅलो
ह
हा
ह. रंकाळला पण जाऊ शकताय तुम्ही कोल्हापूरमध्ये. रंकाळ्याला पण आहे बघण्यासारखं, पन्हाळा पन्हाळ्याला जाऊ शकता. हा हा कनेरी मठ.
बर बर बर म्हणजे आम्ही राहतोय अ इकडं.
ते.....
अ नि त्यामुळे.
ड
हा आम्ही नक्की तून येणेण टीव्ही चाल. आपली गाडी करून आलेलंच बरं वाटते का ब.
हो हो चालेल चालेल उलटते म्हणजे सोयीस्कर होत. आपली गाडी केली की.
हम्म, हम्म...
बसन आले की बसची, पण वाट हा वाट पण बघत बसाव लागणार स्टँड वर वगैरे आपली आपली गाडी केली की, कस आपण जाऊ शकतोय ना कुठे पाहिजे तिथे पण.
हो का बर बर बर मग खिद्रापूर च मंदिर. म्हणजे कस आहे ते मंदिर त्याच्याविषयी काय माहितीय तुम्हाला?
नाही एवढ माहिती.
कृष्णेच्या काठीी आहेत ना ते दोन्ही मंदिरं म्हणजे नरसोबाची वाडी,
हम...
कृष्णा नदीच्या गठी आहेत ना.. बर, बर, बर..
भ
तुमच्या इकडं काय निपाणी इकडे येण्याचं काय प्लॅन वगैरे,,
आ, अ... आम्ही जातोय थोडा बेळगाव ला आमच्या नोंदूबाई आहेत बेळगावला.
बर.
हा,
मग तिकडचं काय तुम्ही?
आवाज कट होईलय मधून मधून,
हा तिकलाय काय म्हंटलं तिथं काय प्रेक्षणीय स्थळे वगैरे?
हा....
हॅलो,
हा हॅलो..
हा तिथून काय जवळ आहे काय बघण्याजोगं म्हंटलं..
अं हमपिला वगैरे जाऊ शकताय.
हो का... बर, बर, बर हम्म... आणखीन काय विचारायचंत म्हणजे? हा तिथून ह्याच काय आहे तुमचं प्र ह्याच शाळा कुठे चांगली आहे तिथं?
कुठे येतं? हॅलो.
इ का..
इचलकरंजी मध्ये हा हा त अां्बे श्रद्धा अकॅडमी वगैर.. व आहेत छान आहेत परत ते रवी.. शाहू हायस्कूल एक छान आहे..
हो का आणि कॉलेज कुठलं?
हा
कॉलेज कुठलं चांगलं आहे
केटी डीकेटीच आहे की छान
डीकेटींग कॉलेज चांगला आहे का बरबर आणि ते शरद इन्स्टिट्यूटतात ते पण आहे का
आहे आहे हा
बरं बर
सग आता तुमच्याकडे पडत असेल मग
हो भरपूर पाऊस आहे तिकडे हा आहे आहे पाऊस इकडे पण भरपूर पाऊस आहे
ह तुम्ही इकडे निपाणी इकडे आला इथून जवळपास म्हणजे गोका फॉल्स बघण्याजोा आहेत कधी आला तर सांगा मग तुम्हाला पा बघण्याला सांग तिथं हे तिथे
चालेल चालेल
आ आणि इथं बाळूमामा मंदिर पण जवळ आहे आणि तस
निपा निपाच
होय होय
हा हा
हम्म आणि काय
इथून राधानगरीला पण जायला जवळ प
हम् ह
तिथून लांब पडत असेल राधानगरी
हो हो
बर बर आ तस अ तुमचा मु म्हणजे मुलगा काय करत पाचवी ला आहेणार ना
चौथीला आहे हो मुलगा हा माझा मुलगा चौथ हा तू स्कूल लाच गेलेला आहे पाऊस या लागलाय
हा हा हा काय मग काय क आता कुठल्या शाळेत आहे ते
हो सरस्वती हायस्कूल मालती मानविद्यालय
हो का बर बर हम्म शिकवतात चांगलं
हो हो आहे आहे फक्त जरा इंग्लिशचच जरा प्रॉब्लेम आहे नाही तर बाकी आहे वेवस्थित
ह मग ती मराठी मीडियम शाळा आहे काय ती
राठी मीडियम आहे हो पहिली ते पाचवी चौथी पर्यंत मराठी मीडियम आहे तिथून थोडं सेम इंग्लिश आहे
हा हा त्यापुढं सुरुवात होत्या मग बर बर बर चालते आणि आणि काय जर त इकडे आल्यावर आम्ही जर कुठे जायच असेल तर तुम्हाला फोन करतो
हा हा चालेल चालेल हा अवश्य
नक्की हा तुम्ही जरी इकड आला तरी मग सांगा आम्हाला आम्ही हा तुम्हाला मदत तू कुठे जायचं असेल तर
चालेल चालेल
त्या जवळ आणि काय काय असेल तर सांगतो
चालेल चालेल
चालेल चालेल ठेव मग
चालेल